हॅलो हा ठीक आहे बोल की
पेपर कसा केला आजचा
मीडयम
एमसी क्यु किती सोडवले?
आठ पैकी चार तरी बरोबर येतीलच-
एवढ्या?
होय? काल बघितलेलंतल होतं रे
अभ्यास जोरात झाला वाटतं म काल?
नाही एवढं कुठलं, तुझं?
मी पण लिहिलात खरे बरोबर आहेत का नाही मला एवढे माहितणाय अजून
आणि खालच्या प्रश्नातलं?
खालचे काय चार मार्काला दोन होते ते दोन्ही लिहिल्यात आणि जो मोठा प्रश्न होत ता दहा मार्काचा ते पण दिलंय
मी काय लिहिलीत, बसलेलं नाही पासिंग पुरता तरी मी लिहिलाय
घर कोण आलत?
आपले पाटील सर होते
होय!
हा
मग लय स्ट्रिक्ट घेतलेलं काय?
नाही एवढं पण स्ट्रिक्ट नव्हतं
आम्हाला मॅडम होत्या त्या कोण तर एक नवीन
बरं. उद्या पेपरचा अभ्यास केलास?
उद्याचा पेपरचा अभ्यास काय आता सोप आहे उद्याचा पेपर, उद्या सकाळ उठून गेला तरी चालतय.
तरी पण थोडं बघून ठेव
हो बघायचं म्हणाले आता जेवणार आणि जेवून तलाभ
हा हा
तू केलास?
मी आत्ता बघणार, तर जेवणार आणि मग त्यानंतर त्यो करणार
काय करणार खरं पहला ब्रॉड क्वेशन ते करणार का छोटे छोटे क्वेशन ते करणार? आणि मग एमसी क्यू करणार?
बघ ना आधी कुठलं त्यातलं सोपय, त्यातलं ठरवाच एक एक करत जायचं आणि मग शेवटला अवघड करायचं
मी म्हणाले, अवघड पहला कर, कारण द्या वेळ कमी राहणार आपल्याकडं हातात
हा हां
जेवलास काय?
जेवलो की तू?
अजून जेवायच तेच की, जेवण झाल्यावर आता मग क्वेशन करायला बसणार बघ.
हा, हा, हा,
अ चला काणी वंत पास येनी
त्याला माझं जर असं बघायचं, आता काटावर तर लिहिलेला म्हणतय. बघुया किती पडत्यात. टोटल टक्केवारी आहे, अजून आपलं हेजणी मार्क आहेत ना इंटरनल मार्क.
हो आणि बाकी मग पोराने कसा लिहिलाय?
आमच्या यात कुठ महाराज सर आ सर आलतत पहिल्यांदा सही करायला आलत पेपरवर आणि त्यावर पोरांनी पेपरवर डॉट करून ठेवलेलं. ते बघून पोरांचा प परषवड एटला सार आणि
आसं का?
सर म्हणाल तेत, कॉपी केल्या तुम्ही?
डॉट केल्याबद्दल
हा डॉट केल्याबद्दल.
वा!
हा आम्ही तिथनं गेलो, खाली मॅडम कड
हा.
मॅडम तिथ नव्हत्या, म दुसऱ्या सरांकडे गेलो, म ते सर म्हणलत, तुम्ही मेन मॅडमकड जावा, तिथे गेल्यावर मॅडमनी सी सी टी वी चेक केला.
मग?
तरी पण मॅडमला आलेल्या मॅडमने मग तिथल्या दुसऱ्या सरांना विचारले आणि मग कुठं जाऊन ते म्हणल्या, असून दे लिहा. म ती गेलो वरगात सरांना सांगितलं, मग सरांनी पेपर घेतला.
खर म पेपरचा टाइम तुम्हाला एक्स्ट्राचा वाढवून दिला का? त्याच टायमिंगमध्ये पेपर लिहिला.
नाही. त्याच टाइमिंगमध्ये पेपर लिहिला.
भांडणं काढशीला काय नाही तुम्ही? आम्हाला टाईम कमी मिळाला म्हणून.
आधीच हे काढलेलं जरा कमी वीस पोरांमधली दहा पोरं बाहेर होतीत. म कशा ला आणि काढा आणि ते आणि हाय त्यांना पण बाहेर काढायचं त्यात.
होय?
म्हणून काय काढलंच नाही आता कुठं असं लिहिलं पेपर. तेवढंच आणि त्यात ते सर कधी आले नव्हते आज आले.
काय त्या सराचं करायचं अवघडच आहे.
जुनं सर आणि आमचं येत होतं ते भारी होतं काय
आता उद्या कोणी येतंय काय माहित होय नाही? उद्या आणि असलं काय नाही झालं म्हणजे बरंय.
होय ते हाय सोड. पोरांना पण कळत नाही पोरं इथं बसतात बेंचवर ते सगळीकडे. त्यामुळं म ते सर वेगवेगळ्या बशीत.
आता बघूया पेपर झाल्यामुळ बाहेर कुठे फिरायला जाता का नाही?
पोरं तर ठरवायचं म्हणालेत ग्रुपवर मेसेज टाकाल्यात पोरं.
कुठे जाऊया? लोणावळ्याच्या इकडं.
नाही एवढं लांब कोण येईल वाटत नाही फार्महाऊसला लय तर लय येतील सगळेजण.
ते पण आता कोण पुढं होऊन ठरवणार त्यावर डिपेंड आहे सगळं.
आता एकानं मेसेज केला आहे तर त्यावर रिप्लाय तरी काय अजून एवढं आलेलं नाहीत.
ग्रुप आणि काढलाय?
होय ग्रुप काढलाय की.
कधी?
मग सकाळीच काढलाय ते कोण रिप्लाय देत नाहीत लवकर एकेकटे विचारुया म्हणून ग्रुप काढलाय.
जा म्हणते जायचं का नाही?
जास्त जन जायचं म्हणत्यात. जरा कायतर वेगळं पणा- -
होय.
तु येणार नाहीस?
बघू बाबा कोण कोण पोर हाईत त्याच्यावर सगळा फापट पसारा असला की नको वाटतयं.
हा हा. मग जास्त करून जाईन बाबा कं - - टाळा आलाय मला आता.
होय.
होय. त्यामुळे जाईनच.
आणि मग काय तर उद्याच्या पेपरचा प्रश्न सांग की मोठा.
कुठला? आता थांब ते पीडीएफ बघायला पाहिजे मला. मला अजून एवढं माहि - - नाही.
माझ्याकडं प्रश्न हाईत बघ. माझ्याकडे सगळं - - प्रश्न आहेत जे सरांना दिलेले होत का नाही ते - -
हा. असायनमेंट दिलत्या मगाशी अ मागच्या वेळी - -
हा.
त्यामधलं म्हटलं केलास तरी चालतयं काय विषय नाही.
खरं असायनमेंट मधले क्वेश्चन जास्त मार्काला नाही हाईत. असइनमेंटच्या बाहेर जे प्रश्न आहेत तेच मोठे आहेत.
ह नाही नाही येणार आहे की असायनमेंटमधलं पण येणार हाय पण त्या जे वेगळे येणार आहेत जरा स सर बदलून टाकणार हाइत.
त्या तर कर ना माझ्या मते.
का जास्त करून तसच करणारं असइनमेंट क्वेश्चन बँक यातले सगळ्यातले मिक्स प्रश्न येनार.
हम्म कंटाळा आला बाबा पेपर देऊन देऊन जायचं कुठे तर इकडे पोरांच्या बरोबर नाही गेलो तरी दुसरीडे कुठे तर जायचं.
गेम खेळलीस का?
नाय बाबा.
का?
आत्ता सात वाजल्यात आत्ता कुठे गेम खेळतोस.
ह रात्री- -
रात्री बघुया. खेळलो तर खेळेन फिक्स अस काय नाय माझ.
कॉल कर मला खेळणार असलास तर.
करतो कि - -
त्या दोघांना पण बोलूया आपण.
करता की करतो.
नवीन अपडेट आणलोय गेममध्ये
काय?
काय काय फुटबॉल तेन आनलाय.
फुटबॉल.
फुटबॉल आणलाय.
हा. हा.
त्यातला आता त्यात तिने केले सर्व भारी पण एवढ पण नाही जुनी आणि भारी होती गेम जुनी खिळलास काय?
नाही खेळला मी.
जुनी आणि भारी होती जुन्या सगळ्या गेमचं त्यातलं. आता तिने अपडेट आणून ब दललंय सगळं.
होय?
होय.
मला तर आता अपडेट आल्यापासून तर खेळालाच नको वाटतंय लय अनिमेशन घालत्यात.
होय त्यामुळं फोन लॅग होतोय असा विषय झालाय.
आधीच माझा फोन कसला त्यात त्यांनी गेम बनवून ठेवलाय एकदमच हाय लेवल
हां हां.
त्यामुळं फोन पण खेळताना हँगतोय नेट स्लो पडलं की
आज पाऊस पडतोय वाटतं?
अ वातावरण तर दिसालंय पाऊस पडल असं.
की ढग केवढं आल्यात.
ढिगच ढिगच आहेत ढग अजून.
चांण्या पण दिसना चांण्या दिसत असत एवढं काय वाटल नसत.
वार खर सुट्टा न ना आज
होय वार एवढं नाय हम पाऊस येई रात्री यईल. ढगेचे नावे हाय ढगवारे न पुढं त चालेल्या दिसाल्या. दराक. पडण आता त सण पडायलाच पाहिजे लिई उकाडावा.
हाल त्या अधिक महिना त्यामुळ पडत नसेल ते.
म्हणतात की, पाऊस हे उलट लांबलाय. म्हनजे जो आजून पडाल चालू झालाय पाहिजे होता, तो अजून पडलेलाच नाय.
आता पुढ भरून कढल, नाही तर काय? तवा माहितच जाय आता पाऊस कसा पडते रापरापराप चार दिवसाचा एका रात्रीत भरून निघते
बर.
आता सुट्ट्यांन मध्ये काय कराड ठेवलेस.
आता मसे कुठ तरी राहायला जायच पेपर झालाय कणटाळ.
हा हा.
आणि काय मग परत आपलं, कॉलेज पण तसं पण लवकरच चालू होणार ना!
होय चालू होईल लगेच.
बघू मग लवकरच कुठन तर जाऊन यायचं तू तिकड गेलं नाईस येणास काय जावा आपण कुठं तर आपल्या धावीच्या गँग बरोबर.
बघ विचारून ठेव, येत असली त जावूया.
आधीच त्यांच व आधी एवढं लवकर ठरत नाही त्यांना आधी सगळं ग्रुप तेनचा
होय, आत्ता टाकलं तर ठरल
व्हय त्यामुळं जरा अवघड हाय.
मग आजच्या पेपरचा अभ्यास करून, मी लवकरात लवकर एक आत्ता दहाच्या आसपास झोपीन मी.
तुझ्या जवळच्या मित्राला विचार की, त्यो प्लॅनिंग करल सगळं.
हम्म चालतंय सांगतो की, त्याला तू येणार काय सांग खरं आज?
हे बघ जर दहावीचा ग्रुप असला तर, मग ह्या ग्रुपपेक्षा दहावीच्या ग्रुप बरोबर गेलेल बरं.
चालतंय घे बघतो घे मग मी काय करायचं जाव कारण ह्या ग्रुप मध्ये लय किचकीच आहे त्यापेक्षा त्याबरोबर गेलेलं परवडतय.
हां जुन्या मित्रांबरोबर गेलेलं भारीच सोड फक्त कुठलं लोकेशन घेतेस बघं.
तुला आणि काय सुचतंय काय बघ की आणि मला सांग.
मला काय सुचलं तर मेसेज करून ठेवतो तुला.
चालतंय
चालतंय
ठेवू का मग?
हां हां